हा बोलकी.
जेवलास?
जेवलो तु?
होय जेवलो बघ काय करालायस?
आवाज येत नैयाय
पवन बरोबर इचलकरंजी ला गेलतो ग.
अच्छा काय काम होतं काय?
अग लॅपटॉप खराब झालाय का माझा? पाऊस आहे बारीक तुमच्या इकडं?
आमच्या इकडं मोठा हाय बाबा बाहेर पडायला वाव नाही एवढा मोठा हाय.
तुमच्याकडे बाहेर पडणारा भाव आहे?
अं इकड लई मोठा हाय. काय सांगतोस होय मोठ्ठाय. ते म्हणजे बारी एकसारखं तर आहेच पण एकदमच मोठा याय लागलाय असं व्हायलंय. कंटिन्युस आलंय.
तिकड जरा त्या डोंगरावर झालाय ना तिकड. होय ना? हॅलो.
लो सर बोल की रे.
इथं डोंगरावर झालाय नई जास्त जरा.
हम्म डोंगरा
हॅलो.
तेतुन हॅलो.
हम्म म्हणून तिकडे जास्त झालाय आ.
हम्म होय अरे ऐक की.
हा बोल.
अ म ह्याच्या तुला कार्याच माहितीये काय?
आवाज.
हां त्याच्यामध्ये जे आपण बँक डिटेल्स भरणार आहोत ना त्याच्यामध्ये बहुतेक हेच च कशाच पोस्टाच अकाउंट चालत नाही वाटतं बघा.
चागत नई?
होय मी आता मेसेज केलतो ना ह्याला तर त्यातले एक सर तर बोल्ले की नको म्हंटले टाकू.
मग तुम्हाला दुसऱ्या बँकेेत अकाउंट नायका?
आहे म्हणजे अ सोपं पडलं असत मला या हेन मी पोस्टाचं घेत द्यायचं च म्हणत होतो बँक ऑफ महाराष्ट्रा आहे माझ मग ते टाकते म.
चालतंय मग.
हम्म असं म्हण म्हणलं तुम्ही कोणत्या बँकेच टाकलाय?
त
अच्छा अच्छा आमच्या इथं नाही असते लांब जावं लागते ना मग पंधरा कि किलोमीटर आहे अकाउंट दुसरं काढायचं म्हटलं तर
तुझ्याकडं मोठी माणसं नाही आहे तुमच्या मोठी माणसं निघन
अरे नाही त्याचा प्रश्न नाही रे ग बस आमच कर्नाटक पडतय मग के आणि बँक ऑफ महाराष्ट्राचं मग दुसरं जर काढायं म्हटलं तर पंधरा किलोमीटर जायला पाहिजे. तेवढं काढायसाठी आमच्या गावात नाहीये मग निपपाणीला जायला पाहिजे तेवढ्यासाठी रे
आहती ते
असा प्रॉब्लेम या लागला म्हून म्हणले जस्ट विचारून बघूया
यानी काय विचारल की मं ग्रुप वर सरांना
हो विचारले म्हणूनच म्हणलं, होय सरांना म्हणजे मेसेजच टाकलेला ग्रुपला तेव्हा सर तर नको बोललेत मग ठीकय म्हणलं नुसता नको असं हे! केलं. मग बघू कसं काय, काय, आणि काय म्हणत होतो मी फिरायला कुठं पावसाळ्यात? आवाज येत नाहीय, आवाज येत नाही, बघ तुझा
फिरायला कुठे गेलोचं नाही ग म्हटलं.
न वो आता जाणार आहे की नाही कुठं म्हटलं पाऊस पडालाय आता धबधबे चालू झाले की.
आंबोलीला मस्त पैकी जायचं, तिकडं मज्जा गे. मस्तपैकी मॅगी, भज्जी, मिर्ची का ते कोणती भजी, कांदे भजी खायला
तु येणार का?
येणार की येणार. चालते की येणार की कर, कर, प्लॅन कर येतो
बस असचा करा तुम्ही संधधत
हेडफोन घातलायस काय म्हनलं?
हॅलो!
हॅलो
हा बोल आता हेडफोन घातले की आवाज कमी येतोय रे हं बोल ना काय म्हणलास?
ए अरे फॅमिलाला घेऊन जायचं होतं रे आता
हूं ते हायस
हूं
म को म आपल्या आपल्या बघु या आता म्हणा लागली जायचं बघु आता, उद्या जाणार आहे कोकणात, भावड्याला जाणार आहे येणार काय?
जा फिरा, फिरा तूमी मोठी माणस आहे तुमी.
अरे फिरायला असं नाहीये जरा ते हे तिकड होते ना कोकणात राहायला.
हूं!
हं आताय हे आलेत माझं म्हणजे आमचं लग्न झाल्यापासून इकडं आलेत ना तर पण म्हणजे तिकडच लहानाचे मोठे तिकडचं झालेत.
होय!
राहयला ते एक काकी होत त्या काल परवा दिवशी एक्सपायरी झाल्यात मग ते बोलवायला जायचाय तिक तिकडं उद्या
होय!
हूं तीकडं गगनबावड्याला हेेतला कणकवली त्या साईड ला होते ते
हा. कणकावली हेगडा आहे ना ते देवबाग तुन जवळ आहे ना
तिकड हा तिकड नीत तितच येतय बावड्याच्या खाली गेलास की हेेत लागते रे हम्म असाय मग जाऊन तिकडे यायचं उद्या
होय
हम्म
जाऊन ये मग आता बघूया आमचा काय प्लॅन ठरला नाही असा बाहेर जायचा
तुमच असं अचानकच फिक्स होतोय रे अस
असं आ आम्ही आम्ही ठरवून काय कधी काय केलंच नाही
हा नाही हा आणि अरेच मोस्टली सगळ्यांच तसच असत ते कधीच प्लॅन म्हणजे करून गेलास ना प्लॅन ठरवून कधीच नाही अचानक ऊठून गेलो
आणि आजपर्यंत आता दिवाळीत पण दिवाळीत पण मी बेंगलोर ला जायच तिकीटची तिकीटाची अ रेल्वेची तिकीट पण बुक केलीती काय
हा
सहा जण सहा जण जाणार होतो सहा जणांची सगळ्यांची तिकी कडे मी एकटा काढलेलो
हा
पण काय झालं आईची तब्बेत बिघडली जायच आज दोन दिवस आहे तोवर आयची तब्येत बिघडली
अच्छा परत कॅन्सल केला हम् हे खरंच आहे रे अडचण ही येतेच
प्लॅन करून काय तर काय तर करायला गेलं ना ते होतच नाही मग आजपर्यंत मी अ एवढं प्लॅन केलं ना एक पण असं प्री प प्लॅन नाही पण एक पण सक्सेस झाल नाही जे पण घ्यायचं ते अचानक लोकांना काही ढिंडोरा पिटवायचा नाही
हा माहिती नसते हां बघ नाही नाही ख लाईफमध्ये ख ते कुठ काम करताना पण बघ अडथळ किती येतात
तेच तेच म्हणतात ना ते जे काही म ते उघंच मानत नाही जे काही करायचं ते शांततेत करा
शांतीतेत करा हां ब खरच आहे होय होय
काय लॉजिकाय त्यामध्ये का कत नाही त्यामध्ये काय लॉजिक काय ते कळत नाही पण डिप प्लॅन असताना ते होतच नाही
हम्म नजर लागते रे हम्म ते मग तर आहेच होय म्हणजे जरी आपण म्हणजे माणत नसलो ना, तरी पण होत रे तस.
हा आणि मी पण आताय जे काही जरी करायचं असलं तरी- कुणाला काय सांगत बसत नाही काय- आपल्या मनात ठेवून गप बसायचं ज्यावेळी- घेईल त्यावेळी मग सगळ्यांना कळतय की, आपआप सांगायची काय गरज आहे.
सांगायची गरज आहे, होय, होय.
हा काय सांगायची गरज आहे. ! म्हणून मी आता इतकेच काय मग म मोठ्या भावाला पण मी काय सांगत नाही, मनातलं एवढं, एवढं? अ झा मइंडसेेट बसला आहे आणि घेताना आईला पहिला- पहिला, काय- काय तर विचारायचं- आता पैसा पण मलाच घालायचा, तर आईला पण कधी काय-काय कधी काय-काय विचारत नाही. तसं मी आईला विचारूनच घेतोय. पण माझ्या मला जे काय तर करायचं असल हा योग्य म आई म्हणते, आता तूच काय कमावणार तूच, कमवणार आहेस. तूच घालणार आहेस पैसे, मला मी काय घे विचारून काय कर- म्ह तुला काय वाटेल ते, कर म्हणत्या आई.
मग झाली, ह बघ कोण पण असं विनाकारण काय हे करतच नाही. म्हणजे डिसीजन आपले पण स्वतःला पण येतातच रे घेता. ते पण आहेच.
त्यामुळं आई मला जास्त काय विचारत नसत्या आणि मला जे योग्य वाटते ते, मी आईला विचारल्याशिवाय करतच नाही, मी मुळात म्हणजे- म्हण नाही असं बारश काहीतरी गोष्टी त्याला विचार सगळ्याला विचार
आणि बघ कसं असत माहितय काय, आईंना एकदा विचारायला बरं का? त्यांना पण बरं वाटत- नाही बाबा माझं-
अस, अशा गोष्टी नाहीत की मी लहान सहान गोष्टी मी फक्त आईला का मवी गोष्टी असत ना आईला विचारण्या श शिवाय काही घेतच नाही सोड मुळात म्हणजे आणि आई जरी नाही चालू त म्हणजे वि चालू किंवा असं नाही चालू आई जास्त मला काय बोलत नाही आणि जर अ विचारलं तरी आई कधी मला गोष्टीला कुठल्या गोष्टी ला नाही म्हणत नाही, असं, हा हा हा हम्.. अशीच आहे.
हम्म.
हा कसं आहे पहिल्यांदा कसं आई कमवत होती, त्यावेळी आता नको पुढे घेऊया, असं असं होतं होत. आता का संगीच कमवते ना.. जे तुला पाहिजे ते तुला तुझ्या इच्छे न तुझ्या तुला जे परवडते, ते बघ म्हणते आई. मी काय सांगणार मी तुला, म्हणते असं म्हणत्या.
ह, हा, हां शिर- हॅलो? आपला टायमिंग ऑफ झालाय. टायमिंग झालं आपलं. होऊन गेलाय, लक्ष पण नाही बघ. होय दहा- दहा वरती झाले आणि सदतीस अडतीस चल. रेग्युलर कॉल करतो, थांब तुला. हा-